होला नमस्कार नमस्कार
काय म्हणता.
बस काही नाही आता थोडा आराम करत होते आवरलं सगळं ह आता पर संध्याकाळची तयारी
संध्याकाळची रुटीग.
हा आपलं काय नाही ठरलेलं असत सकाळचं दुपारच संध्याकाळच. खरचराम नतो मध्ये फक्त पाच दहा मिनटं काहीतरी काढायची आणि आराम करायच. बस तेवढंच मनाचं समाधान
दिवसभर किती करा कमीच राहत.
कामीच असत ते तरी बरंच काम राहिलेलंच असतं.
हो मी काय सांगते एखादं काम आप स्वतः टळ नाही करत नाही अस पण दिवसभर त्याच कामाकडे लक्ष लक्ष राहतं की मी आज कर केलंच नाहीे काम अ एववर आपण फरची जर नाही पोचली एकाच दिवशी तर दिवसभर खरची पुसली राहूनच गेली आज राहूनच गेली. ते राहतच तुम्ही संध्याकाळपर्यंत असं वाटतं बघ करून घ्या जाऊ देथे दिवस दिवसभर विचार करून यापेक्षा करूनच घेते मन खात राहत. एक गोष्ट नाही केली तर रुटीन मध्ये असेल ती गोष्ट आपण नसेल केली ना तर मग ते दिवसभर त्याच गोष्टीकडे
खरंच आहे खरंच आहे. बाकी काय जेवोलत आज
भाजी पोळी पोळीला गववरची अ म्हची भाजी पोळी केली. फ संध्याकाळचा मेनू अजून फिक्स नाही आहे. प्रत्येकाचे वेगवेगळे मेनू राहतात सगळ्यांचे मेनू वेगवेगळे
हो ना प्रत्येकाची एक तर आवड वेगळी
सगळ्यांची आवड वेगळी मुलं सांगत सगळ आपण राहायचं मग
आपली आवड कोण नाही विचारत हा आपण ते आवडून घ्यायच त्यांचे अस आपण आवडून घ्यायच.
हा आणि मॅरिट झाल्यानंतर तर तो विषय सोडून द्यायचा आपल्या आवडीचा
खरांच आहे.
तो विषय सोडून एक वेळ आईकडे गेलं माहेरी तर आपण आवडीने सांगतो. हे बनोगबाई हे बनोगबाई हक खाणी सांगू शकतो. इथे ज्या गोष्टी आवडत ना त्यांची ह सवय करून घ्यावी लागते.
हो तेच तेच येत आपल्या समोर ते आवडूनच घ्यायला लागतं
आवडूनच घ्यावं लागतं कधी पुरणपोळी खाल्ली नाही ती पुरणपोळी झाल्यावर खावीच लागणार आहे असं झालं नाही आवडत असं म्हणू शकत नाही आपणच उपाशी राहू कोणी सांगणार
हा बरोबर असच होणार हम्म होन जे आहे ते ह परत कोण नवीन करत बसणार आहे नकोसं वाटतं कारण अगदी आपण इथं जमलेलं असं बाकीच करून करून
तेच ना दिवसभर नको ते भांडे तेच तेच त्याच्यातच पूर्ण वेळ जातो
तेच नाही
माझ तर लिटरली सात आठ अ याच्या पाट्या भांड्या घासलेला तसे दिवस इतकी वैतागून जाते तरी सुद्धा आज नतात हो खूप सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत तोच उद्योग आहे आमचा झालं का जेवण आपण मग पंडित कामे असल्यावर कशाला कोणी आपल्याला लाव ते ते दिसत नाही ना मग आम्ही करतो आम्ही पण केलच होत. तुला काय प्रॉब्लेम वस नाही मी सकाळी लिटरली. खोटं वाटेल कोणालाही सकाळी साडेनऊ दहा वाजेपर्यंतच कमीत कमी तीन पाटी भांडे घासलेले आहे. त्याच्यानंत त्याच्या नंतरचा विषय तो वेगळाच जेवण झाल्यानंतर आता सुद्धा म्हणजे पोरबीर आले पोरबीर. ल्यानंतर तो आता अजून हच गोळा
बापरे, त्यां सगळ्यात मोठं काम असत,
सगळ्यात मोठं काम आहे मशीन मशीनला नको कपडे हाताने धुवा असे, हो त्या छोट्या छोट्या गोष्टी खूप असतात म्हणून नको वाटतं.
हम् नाही खरंच ना हे कंटाळवं नाही थकून जाता ना माणूस,
थकून म्हणजे मला तर ते लावायला. ते घासलेले भांडे लावून घेत ते मी तू करवो असं पण काही नाही ते पण तूच लाव म्हणजे ते लावायचेच कशाला अशी चिंता पडते मला ते लावायचेच कशाला उतरवायचेच ना परत घ्यायचे अस आणि धूतले जर नाही ना मग वापरायला भांडे राहत भांडे होऊन जाते. जाऊ दे बा आपण एकत्रच घासून घेऊ अस ज विषय केला ना तर मग आपल्या रॅक ववर नि कपाटात भांडीच राहणार रॅत वर नि कपाटात भांडी
भांडी अशी गोष्ट आहे की ते संपतच नाही म्हणजे इकडे घ असले की तिकडे लगे तयार झालेले असतात.
मी आमच्या सासूबाईंना नेहमी सांगते जर घासले नाही ना तर बेसिन मधून काढून काढून भांडे वापरावे लागतील आपल्याला आणि आपल्याकडे भांड्यांवारी पळून जाय
खरच ना एवढे भांडे म्हंटल्यावर बापरे!
पळून जाईल मी,
मग नाही तर नाश्ताचे जेवणाचे ठीक आहे दोन वेळेसचे पण मग हे एवढे म्हंटल्या नंतर वापरे,
आपण किती बी क्लीन किचन केला तरी. काहीतरी बणेलच त्यात ते किचनवर काही तरी घाण होईलच आणि रात्री दहा अकरा जरी वाजता जरी उठली तरी तो किचन परत नीट करते. क्लीन करते म्हणजे उरलेले भांडे आता नाही घासत बाबा ते गोळा करून बाजूला ठेवूनते ते सकाळी परत पोरांचा टिफिन उठला तर टिफिन रात्रीचे जेवणाचे थोडेफार सासऱ्याने ते उशिरा जेवण करतात ते भांडे घासा ते घासले का परत लगेच नाश्त्याचे भांडे ते झाले का लगेच कोणाचा चहा झाला ते ब ते झालं म्हणजे सांगायला इतकंय ना
हो ना नाही फार कसरते हो तुमची मग खरंच कसरते
खूप कसरत.
हम् नाही आम्ही भांड्यावर लावून घेतलेली आहे बघ त्याच्यामुळे म्हंटलं आश नाहीच होणार मला
या सवयता घेऊन जातो दिवसभर मग ते तुम्ही जॉ करता जॉब करता अरे जॉब करणारला काय महत्त्व देता तुम्ही
तेच तर असं नाही ना मग घरात राहणाऱ्या काही काम नसतात का
वेल एज्युकेटेड आहे ना असं नाही कि बा जॉब काही करू शकत नाही असं नाही ना. शिक्षण पूर्ण झालेलं आहे पण आता कसं आहे ते ह शिक्षण झाल्यानंतर मी आपल्याला जॉब रस्त्यावर नाही
हम्म हम्.
आणि आपण कोणताही जॉब आपण दुकानांमध्ये साडेच्याकडे
करू शकत नाही.
ते करायला जायचं का मंग हॉस्पिटल मध्ये पर्च्या पोसायला जायचं ते तर घरी करतो आप
हम.
असं होतं ना.
सगळीकन कोंडी होऊन जाते ना.
कोंडी होते त्यापेक्षा मग काहीतरी मिळणं गरजेचं आहे काहीतरी होणं गरजेचं शिल्प स्प खूप.
खूप महत्त्वाचे आणि घर सांगायचं ना घरात असणाऱ्याला मिळतच नाही तो तू काय करते घरात राहून घरातुलं काय काम असत.
असं ते ठरलेलं असतं आणि काही म्हण हे माझं हे माझ्याकडन. तुकटून आणले. पैसे तुला कुठून देणारे पैसे हा प्रश्न पहिला राहतो माझं म्हणणं म्हणजे आपल्याला कधी आपली आई देते आपला भाऊ देतो तसच ना. इकडे पैसे नसतात अस थोडे आपल्याला आई वडील आहेत. आपल्या आईवडील देऊ शकतात आपण माहेरी गेल्यानंतर आपल्या आईवडिंना माहिती. आल्यानंतर ते क मी म्हणतीलच. मी कधी आली असेल मायरूमवाले माझ्या वडलांनी पाच हजाराच्या कधीच खाली पैसे दिलेले घेऊन जा तुला कामात येेततील घेऊन जा तुला हे ज पण आपण सांगितलंय माझे त
कुठं कुठून आणलंन काय?
कुठं गेली तिथून म पण सांगितलं स आईक आईने दिले हा.
हा मग कश दिलं एवढे मग आमच्या आम्ही करत नाही का घरात बापर ते नाही स्वतःच लाईफ आहे ना स्वतः पेसे दे शक आपण का करू शकतो. अच्छा. हम् आणि प्रत्येक प्रश्नाला कशाला उत्तर द्यायला पाहिजे.
का द्यायला पाहिजे तुमचे खर्च भागता येत ना. मेन म्हणजे तुमची एक खर्च भागता आहेत ना घरात राहून मका चौकुशा करायच्या तुम्ही
तेज तर.
कून आणलं हे का आणलं कशाला आणलं.
नाहीी तुमचे नाही घेतले ना मग तुम्ही बोलायचंच नाही तुमचे घेतले तर बोला ना.
यावेळी मुलांचा अभ्यासनेस करणे येत. अरे तुम्ही सात वाजेला खेळायला पण घेऊन जाय लावायचं आणि आल्यावरच स्वयंपाक फोन करायला लावायचा आ त्यावेळेस सात ला जर पोर ना खाली येऊन गेल्यानंतर स्वयंपाकाला टाईम कधी साडेसात नंतर ना मग आल्याला जेवायलाच द्यायला पाहिजे नऊ वाजता जोपायलाच पाहिजे कसे झो. नऊ वाजता जर आपण जर आपण सात वाजता. वती आण आणि एक त स्वय. लागेलच आपल्या रेसिपी वेगवेगळ्या राहतात त्याच्या पुढे जेवण त्याच्या पुुढे भांडे कसे नऊ मी साडेनऊ वाजेपर्यंत पोरं झोपतील. स्वतः जबाबदारी घ्यायची नाही बरं तू आम्ही जातो खाली. त्यांना घेऊन तू कर तस पण नव
बा सगळं तूच कर सगळं तूच कर. म्हणजे या अघड आहे मग खरंच.
हे अवघड होऊन जातं त्यामुळे ते
हम्म नाही कुठेतरी बदलायचं बोलायचं.
किती बदलायचं समोरच्या व्यक्तीला त्या गोष्टी
नाही नाही पण एवढं नाही सहन करायच कुठेतरी सुरुवात करायची म्हणजे येत चालूच राहणार काय त्याच्यात बदल काहीच नाही होणार मग
ते तर आहेच माझी मम्मी पण तेच म्हणते तूच बदलत नाही तर लोक कशाला बदलतील. मला असं वाटत की ब जाऊ दे आपल्याला ज्या व्यक्तीशी संसार ओ स म्हण ना आपल्याबद्दल ते एक वेळ आपल्या बरोबर रा पण त्यांच्या विरोधात जील जाऊ नको त विषय असं वाटतात कधी कधी असं वाटत नाही एकठ्या मुलासाठी काय एवढे लोकणां
हम् हम् हम्म
तुम्हाला एन्जॉय करायचं आहे करा आम्हालाही कर उद्या पण नाही होत का करू देत का करू द कुठं कुठं जायचं मट आपल्यानंतर विचारल्या शिवादाने जाणच नाही असंच नको घालू तसंच नको घालू इची नको क आलंच ना म आणि याच ठिकाणी स्वतःची लेख आली का मग तू तसेच कपडे घातते अच घालते त्यांच्याकडे विषय असत तो विषय असत बरं तू थकून जे तू जॉ जॉब करतील मग तू भांडणवरग लावून जाला
हम् हम्म
लवन घे तू जॉब करते ना लोन घे म त भले ती बाार जानवाली रात्रीची भांडी दुसऱ्या दिवशी दुपारी घासले गेले तरी चालेल तर ती लावून गे ना तू आणि इथे इथे एक ताट राहिला तरी चालत नाही
हो ना असंच असतो ते स्वतःचच सगळं चालतं ते म्हणात ना स्वतःच त बाबल्या कारट तस असतं ते हम्
आपल्या रेसिपी
हो ना ठीक आहे चल जाऊ दे बोलूयार करत नंतरला तक तुम्ही पण आराम हम्म बोलूया आपण नंतर हं हॅलो म्हटलं हा चला बोलूया नंतर हा ओके ओके चलाल बाय